वर हॅलो हॅलो
हॅलो
लाख लाख
काही नाही हो आत्ता बाळाला चारलय आणि बस सले निवांत तुमचं काय चाललंय.
काही नाही मी पण बसलो. आता जेवण खाऊन बसून आवरलं.
हा का
जरा ह चार फेऱ्या मारल्या अन् बसलोय पाऊस चालूय.
पाऊस कधीपासून चालू झालाय सारखं चालूय.
मगाचपासून तरी. एक, सव्वा एक, दीड पासून चालूय.
हा का हम्म बर आमच्याकडे दोन दिवसापासून नाहीय ओ म्हणजे तेवीस तारखेला आलाय खूप आलं तेवीस तारखेला मग आता काल आला थोडासा नाहीय आता चांगलं ऊन निघालंय.
वातावरण फक्त होत होत. आज जरासा पडलाय. जरा नाही आता खरंच बाई नाही आता गेलाय.
हो का नाहीआमच्या कड चांगल ऊन निघालय चमचमीत चमचमीत ऊन निघालेय. अगं दीदू निंदू करणार आहे आता. कर दीदीला. अभ्याश करणारय दीदू नाई नाई निंदू करणारय स्कूल स्कूल जाणाराय दीदी स्कूल. स्कूल जाणारय स्कूल. हम् बोला
रडाले काय
आओ तिला थोडी जरी बाहेर गेली की नाई ती घरात यायला नको म्हणते.
हम्म
तिला बाहेरच राहू वाटत मग. म्हणून तिला बाहेर पाठवतच नसते हो फिरायची तेव घरात राहायलाच नको म्हणत्या अजिबात नको तिला घरात.
हम
अस करते.
ते कस असतंय एकदा फिरायची सवय एकदा फिरायची सवय लागली की तशीच लागते.
हो आणि आ संडे आहे ना तर बाजू जूची सगळी मुलं मुली घरी आहे मग घेऊन जातात. तिला खेळायला पण घरातच यायला नको म्हणते बाहेरच खेळायचं म्हणते.
बाहेरच खेळायच.
असं करते. काय पुरणपोळीची रेसिपी सांगता मला. हॅलो हो सांगा मग. कशी करायची ते.
कस आमच्यातरी त्याला हरबऱ्याची डाळ असते ना. हे हे करतो जरास तेल लाऊन कनई पाणी गरम कराय ठेवत्यात आणि गरम पाण्यात कीने तेल लावलेली डाळ. घालत्यात. शिजायला. म तेच्यावर वरतीचं असं ठेवत्या नाही तर म कधी तरी असं जास्त गडबड असली ना तर कुकरला आपण एक दोन शिट्टया दिल्या तरी शिजतंय डाळ आशीच तसचं घालायचं. थोडीशी हळद डा डाळ. हरभरया ची आणि पाणी तेवढच घालून. च कूकर ला लावल तरी चालतय जर वरती म्हणजे कसं वरती शिजवली.
जरा छान शिजत्या आपण लक्ष दिलं कने म जरा चांगली शिजत्या डाळ.
ओके हां.
त्यामुळ म हुता.
हा.
मग ते ते डाळ शिजव हे करायच त्या हं गिरर शिजवायची.
ओके.
जास जास्त गीरर शिजवून घेतली तेज्या प हे. करायच हाय. हळद पण टाकूनचं शिजवायची म्हणजे जरा पिवळी होत्या. आणि मग अं डाळीत हा. गीच्च शिजवली कि राहत्या येळवणी काढून घ्यायची म्हणजे ते पाणी असतय ना.
पाणी असतय ते पाणी बाजूला काढून घ्यायचं. आणि जे नुस्तं फक्त डाळ शिल्लक असत्या कनी, त्यािच्यामध्ये गुळ घाला गुळ घालायाचं.
हा.
आणि गुळात म्हणजे कसं जास्त गोड लागणार असेल तर जरा जास्त गोड करायची, नसेल जास्त गोड लागत जर सपक खात असतील तर थोडस गुळ कमी घातला तरी चालतोय.
ओके.
ह आणि बाकी हेच्यात जरा बडीशोप पण घातली तरी चालतय म्हणजे जरा चव चांग ली येत्या.
बडीशेप घातल्याने मग अं बारीक करून घालता की अख्खी
नाही नाही जरासं भाजाय भाजून घ्यायच आणि चेचायची किंवा मिक्सरला बारीक केली करून घातल तरी चालतं.
हा.
बडीशोप तेच्यात अं हं बडीशोप घातली की जरा वास पण चांगला येतोय नी चव पण चांगली लागत्या.
ओके
बर त्याच्या मधे पुरण करून म्हणजे ती शिजवून घ्यायची असती गीरर शिजवलं की कसं बग पुरण करायला लय वेळ लागतं नाही टे पु ते वाटून म्हणजे आता एके जन कस आधी मिक्सर न वाटत होते- आता पण जास्त अस- जुन्या का पद्धतीचे नि वटाण करायचे- पाटावर वाटायची-
ह..
आता आपण कस करतो चरणी मध्ये ते मिक्सरला- लावून घेतात नाही तर मग मशीन पण आला की आता. असे जाळी सारखं असत ते.
हा....
त्याच्यावर म बारीक करून घ्यायचे ते. सगळ आपन वाटलेले असेल-
हा..
हो बाार केलाराच बाजूला काढून ठेवायच- गोळ्या करून घ्यायच्या कणकेच्या- जरासा गार होऊ द्यायच नाहीतर मग ते कस व्यवस्थित-
ह
लगेच अस पुरण पुरण केलं केलं असेल ते- म्हणजे पण कस पुरण पण कसं होईल- सगळं बारीक झालेलं असलं त्या जर त्यातच दाळ राहिलेली असली ति जरी पण- व्यवस्थित चांगली होत नाही.
ह्म्म...
त्याचा त्याच्यामुळे पूर्ण गार करून घ्यायच ते पुरण. म्हणजे असं नरम झालं तर ती पोळी पण चांगली होते.
हा हा... ओके...
जास्त पुरण जास्त पुरण लागत असल घरात पण जास्त- नाही ना आपलंच कोणता ही- आपलं रेग्युर घालते असलं तरी चालते जस जेवढं जास्त असत तेवढ तरी चांगला लागतं.
ओके...
जरा बोलता- घरच्या पीठाच कस मिक्स करून जरा पीठ मिळवला की नई- तशी पोळी पांढरी आणि व्यवस्थित लाटली जाते ती.
हा...
जास्त मिल्की झाले तर- तुमच्या कडे कशी करतात?
आमच्याकडे विदर्भ साईड ला फार गोड असते पुरणपोळी. फार म्हणजे त्याच्यात पीठच नसते आणि इकडचे- वेगळे असते ना इकडे कस पीठ जास्त असत आणि पुरण कमी असत. आमच्या इकडे पुरण पेढ्या सारखं असतं- पातळ असत ते म्हणजे लाटायला येत नाही नवीन माणसाला. अस.. आणि भरपूर तूप वापरतात म्हणजे वाटीभर तूप असं घेतात पुरण पोळी वर- खायला. कारण ती गोडच तेवढी असते खूप गोड खातात.
खूप असं रोजचं खातात काय? आमच्या कडे पण पोळी असते.
हो इकडे असं हे खातात ना दूध किंवा ते गुळवणी. खातात ना, आमच्या तिकडे तसं खात नाही आमच्या तिकडे तूप,
आ कस पाहिजे ह तसच गरम गरम चुरून घेतलेली पोळी तस तुपवर घालुन खाल्लं की ते चांगले लागतात.
हो, असं करतात.
गरम गरम पोळी असल्यासव तसच करतात.
हा ना, आणि आमच्याकडे नुसती अ याची दाळ नाही वापरत काय म्हणतात चण्याची, त्यात थोडीशी म्हणजे अ हे टाकतात याची दाळ तुरीची दाळ घालतात थोडीशी
हम्म हम्म, हा शिजवतांना समजा दोन ग्लास जर ही घेतली असली ना चन्याची दाळ, त्यात अर्धा वाटी तुरीची घाल तात
हम हम
असं म्हणजे ते मिळून येण्यासाठी. तुरीची, चण्यापेक्षा लवकर शिजते की नाही? असं, आणि चण्याची जरा उगरट अस ती ना तुरीपेक्षा, प्रत्येक एरियाची पद्धत आपली वेग
वेगवगळी असते. म्हणजे आमच्या इथं कधी कधी राहत नाही नाही तसं काय, तूर डाळ कधी घालत नाहीत ते.
हा ना? इकडे नुसती, ह नाही विदर्भ साईडला घालतात थोडीशी.
हा हा.
थोडीशी घालतात.
अच्छा
हा, हा का?
हा आपल्या कडची पध्दत वेगळी इकडची पद्धत वेगळी. प्रत्येक साईटचं जसं साईट बदलते तसं पद्धती बदलतात.
हो हो प्रत्येक एरीया मध् वेगवेगळ्या पद्धती.
वेगवेगळ्या प अच्छा काच म्हणजे अजून तरी मी ऐकलं सुद्धा नाही की त्याच्यामध्ये तूर डाळ घालतात.
हा ना हा हा, नाही आमच्या तिकडेही घालतात. आणि पुरण फार पातळ असते ओ असं म्हणजे इकडच सारखं कसं भरभर असतं ना इकडचं तसं नसतं, आमच्याकडचं फारच मऊ गिचकं गिचकं असतं.
हा हा.
हम हम, कधी जर तुम्ही गेल्या ना तिकडल्या साईडला तर तिकडची पुरणपोळी बघा. खाल्लच जाणार नाही अर्ध्या पोळीच्या वर इतकं गोड असत हो
तुम्ही खताला मग
आ मी खाते म्हणजे आता मी तिकडचे तर मला आवडतं पण सांगते तरी पण मी तिकडची असून पण अर्धी पोळी खाऊ शकते त्याच्यावर नई खाऊ शकत.
हो अस असं करते अ हो हो हो हो ठीक आहे चाले म बोलू तुम्ही फ्री झाल्यावर संध्याकाळी. हो ठीकय हो. अग पडशील बाळा आईग